हॅलो
हा येतोय का आवाज? भैया फॅनची स्पीड वाढव.
आला काय तो घरी.
हा काल मग त्याच्या मेवन्या बरोबर आला ना घरी.
पाहुणे यायलेत काय?
गेली बी.
ये भाई.
काल आलते संध्याकाळी.
हम्म
गेले आज.
हम्म
दोन तीन दिवस थांबा म्हटला पण मग घरीले पगडी चालू होती काय.
आ मग आता ते आईच बरे का?
कायच बरंय.
हम्म
ते चालू आहे गोळ्या औशिधीवर चालती फिरती पण मग यड्यावानी तीच्या परिणाम होवून जायल आता म्हतारीच्या. रक्तच्या गाठी झालत ते सिटी स्कॅन मध्ये सांगितलं होतं तो
हां का.
हम् बस हा थोडा परिणामच होईल त्यात.
आणि त्या भैयाला हो ना त्या भैयाचा फोन का काही चाल मस त्या का काय लिंक भरली त्याला आला लेट
हा म्हणलत तो मला टास्क येल म्हणुण.
हां
कारण ते
फक्त एवढे आहे पहिला जेव्हा कॉल करशात ना कोणाला कॉल केला क समोरच्या व्यक्तीला नाव वगैरे पत्ता वगैरे मोबाईल नंबर असं सांगायला लावायच.
म आपण विचारचा का?
हां
हम्म.
ज्याला बी कर्शात मला बी केला तसच. तो त जिथल्या तथीबी केला ना तर तरी तसच असं
हम्म एका एकाला दहा मिनटं बोलायचं का? येका कॉलवर?
दहा.
तुम्हाला पाठवा तो मी केला इनकमाल तो टास्क
हाव ती कर तू. ते मॅडमचा आत्ताच मेसेज पडला तीन जणला गेलाय म्हणे ऐक.
हो का?
हम.
बरं.
ह्यो टाईप पण सांगितला दु आकरा ते ऐक आणि हां ना.
त्या आधिक मास संपून जाईल मी म्हणलं तू आली कधी? तर जाशीन गावामध्ये घेशी घेऊन येशीन.
काय घेऊन येशील?
साडी बीडी मम्मीची वटी भरल्या असती.
हां का.
हम्म.
येयचं होत आज पण मग ते आख तब्येत बरी नव्हती मग थांबून घेतलं.
मल बाहेर जायला चालत नाही ना ग मी गेलीच नाही आजू बाहेर. महि ना उन्हात डोळे मचमज होते.
म तसच होत माल तर नाही का आरेच्या टायमाला बॅगेत तर मल चालताच येत नव्हत मा पाय नंतर असे वाकडी होऊन गेल ते मी
ते आजू घरात बी एवढं कुठं फिरती मी.
हम्म.
म्हणून म मग तू आली तर जाशील.
आ.
हम्म. हम् कधी येणारे?
उद्या येतील मग
काल कुठे होती तू?
आगं हितं ते कार्यक्रम होता. शेती गट आलाय बग शेती गट. चालू केला नवीन
आ.
ते जाड पडत ती किरणराव हरड
कुठं गावातच होती?
फुलब्रीला होती ग फुलब्रीला.
आ का जाऊ दे मग अनं आका ते अ वनीला होते.
हां. मी तिला नाही म्हटली ती पण म्हणे ताई नका म्हणे चाला म्हण सगळं चलं बरं वाटतं म्हणे.
हम्म.
त्याच्यात एक जण नव्हती समजा तिथ सासरा वारला होता ना. तीच नव्हती बाकी आम्ही दहा जणी होतो.
होव का?
हम्म.
अनं घरी कोण होत मंग?
आम्ही काय. आम्ही बाराला बाराला गेलतो इथून बाराच वाजले होते. एकला पोहोचलो या कार्यक्रम संपला होता आता. अडीच ला बारा ते एकच होतात. पण मग ती इकडे होती ती सोबलगावला विजेटला‌
हम्म
कायच काय या टाईमला संपला मग आमचे ग्रुप फोटो काढले सगळ्यांना. तेथून आम्ही निघलोत. चारला सांगलीत आलो ते चालू होत त्यांचं ड्रेस कोड घ्यायचं. एक घंटा लावला त्यांनी साडेपाच तर घरी आलो.
हो का.
हम्म ते भाऊजी घरी होते आर्वी शाळेत जाईल होती. कारा ते गला तर जा तू
शाळा सुरू झाल्या
हा...
पहील्या पंधरा तारखेला उघडन
नाही नाहीन यांची प्रायव्हेटची शाळा आहे ना मिळाले
हम्
मग आज दादाला बी जावं लागल
कुठं शाळेत का?
श
हा मग कितीक दिवस सुट्ट्या मारणार रे
आणा
कधीपासून उघडला सोमवारपासून
मग तसच ना त्याच्या मस्त
सोमवारपासून उघडल्यात म्हणलं शाळा
हा आर्वीची मागच्या आठवड्यातच उघडली अन् दादाची बी
मग आजुन एक हप्ता सुट्टी मारली का?
आरोहीची मागच्या आठवड्यात उघडेलय एक दोन तारखे पासून.
अन् दादूची पण ना
तो या आठवड्यात उघडली ना मेसेज म्हणली ना आरोहीची मागच्या आठवड्यात अन्, दादाची आठवड्यात उघडली म्हणली
हा का? मी आणलाय का दाद्यान एक हप्ता सुट्टी मारली लगी की मग.
हम् हम
हम्म
तो पिलू झोपले क काय?
हा बापाने गणजकून हे केलं काही उठली नाही.
हम्
दिवसा उठत नाहीन रात्री ना झोपता झोपत नाही सकाळी सहा वाजलेत तीनं
मग पाहुणे याल होती पाहुण्या जवळ देऊन द्यायला पाहिजे रात्रभर.
हम्म पाहुणे काय करल?
सारखं प्याल मागती ती रात्री आणि दिवसा उठत नाही दिवस. बरजबरी उठवून बरं प्यायला
हम्म
आता बरजबरी उठवली झोपतच पिली आणि झोपलेली.
आ का?
हम्म येता असता ते
हम्
आले
हम् बैद्यांच सोबता आला काय मग?
त्याच ऍडमिश हा त्याच ऍडमिशन करायलाच आले होते इंजिनियरचं ऍडमिशन घेऊन घे म्हणलं भैयाला म्हणलं.
हम्म
चांगलं नाही का पा ताई?
ते तेच्या डोक्यात फॉल्ट आहे त्याच्यावाले त्याला काय?
तू सांग बरं. ते स्पर्धा परीक्षा करायला चांगलं राहिलं? काय इंजिनियरच करायला चांगलं? नाही माल मी ईचारत नाही तिचा सल्ला, ताईचा ईचारते माईचा ईचारते.
त्याला काय म्हणलं इकडं नाही म्हणून ऍडमिशन घे आणि मग भैयाना सांगितलं ना. स्पर्धा परीक्षेचं तर त्याच्यासाठी तुला फोन ठेवा लागेल म्हणलं बाजूला.
तो म्हणतो मी करंण तो करंण बी आपलं त्यांनी म्हणं. पण मग माझ म्हणणच पडलं तिथे एम पी सी, तु पी एस सी चा अभ्यास कराला. तेल सांग मी एम् पी एस् सी म्हणलो मी काय डिप्लोमा आ सिद्दी मा की त जाऊदे. तेच सांग दोन तीन दिवसांना चालू होणार आहे. पण लावणार ती मॅडम.
पापा कुटे?
पुढे.
मम्मी?
आम्ही वि झोपेली आता पुढं बसले आत्ता गेले पावणे. जेवणा खाऊणे झालते आमचे.
हम्म.
अपोड मम्मी.
आ का.
हम्म तिचा विषय काय कायला काडात माला.
म्हणजे?
मी कधी म्हणले तुम्हाला असं मै सासू काम नाही करत. म्हणल्या शेतात जावं लागतं. कामचं नाही करत, लय तब्येत खराब झाली का तीची?
मी म ते काय? नाही काय काम करून थोडी तब्येत कमी झाली माझ पसलं नाही म्हणून तब्येत कमी झाली माझी. वाली
कोण म्हणला असं?
ऐकलं मी असं.
ते बावळेल बघत आ पूर्ण सांगायचव ना मग त्याला
हम पूर्ण तू सांग मग.
मालानी माहिती माझ्या देखत नाही झाला आ विषय.
दोघ जण कोणतंल हॅलो
हम्म
तो बघ तेच्या त्याचे भाऊजी देखत बोल मिळालं त भाऊजी का म्हणतील.
हम्म
हो.
किती मिनिटं झाली.
नऊ नऊ मिनट अठरा नऊ वीस सेकड झाली बाई. दहा मिनट न होईन दहा मिनट. दहा सेकंदान होईन दहा मिनटं.
चला विचार मी होते किथं म्हणून.
काय वापर त्या दोघी बोलती आता तू नव्हती म्हण त्याच्यात
ह मंग माला काय माहिती म
परवाची गोष्ट ये, परवाची गोष्ट आहे म्हणे, तिकडची नव्हती का घरी होती पण त्या बोलत्यात का इकडें बश होती का त्या जवळ, कुट? त्या दोघी बोलत्या त्या ना, हा तर मंग काई काई हेज्या वर बसवली होती का? कोणती? गीता तई, ती बोड केला होती, हे कन्नडला बोलले के काल ते वनीला जायाच होत ना, हा हा, तेव्हा संध्याकाळी अस का, ऐका प्रॉर प्रॉब्लेम येत अम्म्म अक्का परवा गेल्या वाडत ना बडश्याला
हम्म उहू काल आलत्या
काल काल तर वनीला जायल होते ना ग ते, परवा संध्याकाळी बस परवा संध्याकाळी वनीला जायचं होत, हौ ना मंग मी तिला तेच सांगते ना, काल तिकड गेलं असन मग तुम्हाला मारू कोण राहिला? तु बोलता ना काय बोल मी तिल तेच सांगू राहिले ना
अय पुरी
हा.
मी ना ह्य कॉल कट करती, तुझ फोन च अपडेट करेल का पाय बरं, चालू चालू याच्यामध्ये एकदा अपडेट मार त्याला
बर
मी तुझ्या याच्यावर कॉलिंग करून पाहती मग त्याला भी कराय लाव अपडेट
हा.
हा. दोन्ही फोन जवळ घेऊ बैस, त्या फोन वर लागला त्या फोन वर करती
आता याच्यावरच लाव एकदा आता
बर बर
अपडेट करते मी झाल अपडेट